हॅलो हा काय स्वयंपाकाला घटला का नाही
नाही अजून आता घालायचं देव बर देवा दे देवाला देवात लावून आता घालायचं
हा हा होय आता चालंय येऊन आवरलं हात पाय धुऊन कपडे बदलून देवा जवळ दिवा लावायचं चहा पिल करून हम्म
आता संध्याकाळ स्वयं
संध्याकाळ नाही करत त्यांना होत नाही, वय झालंय वरची कामं काय तर झाडून तेन काढायचं असलं काय तर करतात.
हा हा हा
स्वयंपागातलं सुधरतच नाही त्यांना
हा होय की
मग आणि काय बाकीच करत असतील दळप वगैरे करून ठेवत असतील की
हं दळपण होय दळपतेण करतात तसं.
हम्म!
त्यांनी काही एवढं काय करायला बघत नाहीत हारीए आणि तुमच स्वयंपाक काय दोघां पुुरता लई नसणार
हम्म मग कामाला जाताना डबा वगैरे घेऊन जातचेला
होय डबा घेऊन जाते की कामाला जातना.
त्याजून दोन ला जेवायच सुट्टी होत्या
हा
मग आणखीन काय
आणखीन
शेत वगैरे अजिबातच नाही व्हय तुम्हाला?
शेत नाही आम्हाला. हाय खरं थोडं ते जरा वांध्यात आहे त्याच्यामुं काय करता पण येत नाही तिथ! हा केलेलंच नाही त्याच्यात काही करताच येत नाही तिथन रस्ता ते नाही शेताकडे जायला,
हम्म
त्याच्यामुळं काही जातच नाही आम्ही मग
पाणी आहे का असं कोरड भाऊच आहे
नाही पाणी हय कि स्कीमचं पाणी हय
हा मग जर काहीत हे करून मिटवून घ्यायचं करायला हो
नाही नाही थोडं हाय किती एक बारा तेरा गुंठा आहे वाटत.
तुमच्या राना पाणी स्कीमच आहे
आम्ही पण आम्हाला पण घरच लयं नाही घरचे एक आरदा एकर हाय आणि दुसऱ्याच करतोय आम्ही. हम्म मग घरच्या घर शेतीला मग विहिरीच पाणी आणि केलेले श तिला स्किमचं पाणी
हा हा स्कीम ला पैसे कट होत्यात हेने
होय वर्षाला काहीत तेरा का चौदा हजार रुपये भराय लागत्यात तिथं हम्
विहीर काय तुमच्याच रानात आहे
हा आमच्या आमच्या रानात हाय
हा हा
मग ते आमच रानमालक पुण्याला असत्यात ना त्यानी तिकडं नोकरी लावते त्यांची मुलं बिलं पण बाहेर असत
हा
म ते अ ते आम्हालाच देतात ना नाही म्हणतात दुसरा कोणाला देत आम्ही शे
हम्म तुमच्यावर विश्वास बसलाय.
ह आता त्या पंधरा पंधरा वर्ष झाले आमच्याकडं त्यांची शेती करायला.
होय काय चांगलं आहे कि एकदा विश्वास बसले की म्हणजे हम्म
आणि भरपूर म्हणजे आज काय किती उत्पन्न झालं काय झालं काय चौकशी पण करत नाहीत ना ते नाही जास्त तर शेतीत उत्पन्न निघालं की लगेच त्यांना हे होतेय ना
हम्म होय आम्हाला एवढंच द्या तेवढंच द्या म्हणतात म तुम्ही वर्षाला त्यांना पैसे देता
हा वर्षाला देतोय.
हा हा मग हित त्यांच घर जागा वगैरे
होय हायत कि पण काही त्यांनी कधी येत नाहीत असं काही कार्यक्रम तेन असल तरच येत्यात
दसऱ्याला येत असतील.
हा दसर्याला तेन
हम्म
तेवढंच आपलं गि आहेत त्यांचे भाऊ वगैरे आहेत दोन भाऊ आहेत.
हम्म हम
मग त्यां त्यांच्या त्यांच्या दोन अशा जुन्या पद्धतीच्या खोल्या आहेत आपल्या आल की झाडून काढून त्यांनच ते राहत्यात ओ अस कर मग पाऊस तर काही आता काय पडणाच झालाय
पाऊस काय नाहीच बघा की उन्हाळा तर कसला होता उन्हाळ्या न बास झालं कसल ऊन ऊन झालं काल परवाच पडला केवढा मोठा झाला तो पण पाऊस. होय काय नाहीच पाऊस एवढ्या ह्या दिवसात किती पाऊस असायचे.
होय मागच्या वर्षी तर काही थोडा पडलाय होय पाऊस
आता पाणी पाणी असायच सगळं जिरमाट चालू असायचं पावसाच. आता महागाई पण वाढणार.
होय भाजीपाला किती महागलाय.
मागलाय
अजिबात तर काय वीस रुपये पावशेर शिवाय काही नाहीच.
काय नाही तांदळाची भाजी वगैरे पण वीस रुप येला दहाला दोन पेंडेया यायच्या आता वीस रुपय शिवाय काय नाहीच होय.
त्यामुळं काही भाजीपाला खायचं काही हेच नाही. केलं तरी पण असं वाळतयच हो ऊन असल्यामुळ क नाय काय पण लागते तर वाळूनच जातय. आमच्या तर चा दोन, तीन वेळा बघा ती मेथी टोकली काय आलीच नाही.
हा. मग त्यांच्या रानात काय केलाय तुम्ही? हा मग ते उसाच्या मध्ये टोकत्यात ना कायतर, कायतर.
नाही आमच्यात त्यांनी नाहीच म्हणत्यात काय टोकायचं ते कसं मग तेज पीक खातय आणि मग उसाचा कस कमी होतक नाय. मोबा प्रत्येक दिवसाला ह म्हण म्हणताना नाहित आमच्या त्यांनी काय करून देत. केल तर बायका माणसं तर गेले रोजच्या रोज रानात म्हणजे काहीतरी, काहीतरी करत्यात. त्यांना तस दुसर तर आम्ही कधी तुमी कस काय काम असल तरच जाते नाही तर रोज मी काही जात नाही. काही जनावर बिणावर पण असल पण काय नाही नई.
नाही होय की बायकातेन पण राहनात लागतात.
नाही आम्ही घरनच करतोय आणि गुलाबाच्या बागत फुल येतच नाहीत. बायका बियका काट टोचत्यात नाय त्यामुळ येत तच नाहीत गुलाबाच्या बागेत.
आम्हाला सांगत जावा आम्ही येतो कधी तर. फुलं तोडायला. काय पहाटेचं यायचं. त्याला काय तवा परत येऊन आवरून हा
तसच करत होते सकाळी सहाला जायचं साडेसात, आठ वाजेपर्यंत मग फुल तोडायची. परत मग घरला यायचं मग ते जातात मि रजला मग मी येत्या घरला.
हा सकाळ-सकाळच पण काम करायला चांगलं वाट ते ना अन पटपट आवरतेय पण.
आणि आपल्या पण शरीराला चांगलं.
शरीरला चांगलं
त्यामुळ भरपूर हे होतय.
होय की. आणि त्यांचं रान कुठं आहे मग तुम्ही करायला घेतलेलं ते शेत.
शेताच्या मध्ये नुसता वडाच
होय, म्हणजे इथ ते पाणी सोसायटी तेन नाही.
हा हा तिकड तिथंच आहे हा स्कीमचे तिथंच आहे.
हा, हा तिथं वड्याजवळ. हा, हा.
तयामुळे म्हजे हा रस्त्याकडेलाच हाय, मेन म्हणजे चालत बिलत यायला पण एवढं काय वाट
वाटत नाही हो इथून मधन जात अशिला मध इथन जवळ पडतय ना. होय विद्याताई इत्या का कधी तर तुमच्याकड.
होय त्या इथनच नाही नाही. आम्ही घेत नाही नाही बाहेरचं कुणाला, आमचं आम्हीच तोफ देणार ना?
हा, हा. ती मधी म्हनत होती ना, फुलं तोडायला जातोय, म्हणून म्हणलं तुमच्या इथं येतात काय?
नसतील ते कैलास म्हणून आहेत ते त्यांच्यात जातात. ते जरा गलांडा बिलांडा करत्यात ना, त्याने
हा, हा. तुम तुमच्यात फक्त गुलाबाचे असते?
हा, आमच्यात
हम्म, चिनी गुलाब का मोठे गुलाब असत?
ते मोठं वो पहिलं च पहिलं नसायचं का हारात, ते
हा, हा.
तसले अस.
होय, ते हारात छान दिसत्यात गुलाब.
हम्म, आता दुसऱ्या जातीचे जात तिचं भरायचंय डोळ आता, मग ती माणसं बोलवायला लागत्यात ना बाहेर
हम्म, हम्म. त्याला म असं ते टिबक असतय, तसं केलंय काय?
नाही आम्ही पाटणचं पहिल्यापासून, पाटणच पासत
हा, हा, मला वाटलं ते एक एक जण टीब. करत नाहीत का? तसं.
ते बघ, किरकिर कसं होतय परती झाडाचे येळ मोठ्या होऊन मोठे होईल तसं पाणी त्याला कम पडते नाही? त्यामुळं, मग नाही हे कर.
ते पाटणच बाचलेलं बरं. तुम्ही जात असशीला कधीतर पाणी पाजायला?
तसलं नाही मला जमत.
हा, हा मिस्टरच जातात.
हा त्यांच त्यानेच पाणीबीणी पाजायचं आणि त्यांचच करत्यात, कधीतरी औषध वगैरे मारायच तेवढं. पायपा वडायला जायला लागतं.
हा, हा.
काय बाकीच काय नसते, मग लय माझ्याकडं काय काम नसते, मग आपलं हे घरातलं करायचं. काहीतरी शिलाई तेवढं करायचं, एवढंच मला असतं.
हा. मुलगा कधी येतोय, महिन्यातून ये.
आता गेलाय बघा, एकवीसार खेला गेलाय, कधी पालक बीट वगैरे पालक बीट. त्या मग, त्यावेळी जाऊन घेऊन येतोय.
हा, हा, मीटिंगला वगैरे जात असतीला.
ह, ह, ह मग काहीतरी खायला वगैरे करून दयायचं त्यावेळी आणि काय चाललय?